हॅलो हा म्हणजे दुपारी जेवण नसल्यामुळे ते
हा लवकर मग चार वाजता आम्ही जर शेताकडन ते आलू की जेवतो तो आहे कधीतरी असा नाही तर नाही मग चहा चहा सारखा चहाच लई य माहेरात आम्ही असताना सकाळी एकदा ते संध्याकाळी दादा स काळी काय दोन तीन वेळा संध्याकाळी दोन तीन वेळा होतोय चहा चहा होय हम्म
चहा नाही प्यायचं छान शरीर फुगते गोडानं
मुलांच्या पण मी काही चहा देत नाही सोडा मुलांना दुध देत दुधात उगाच जरा अस चहा घालून देतोय हम्म हम्म
आम्ही काय त्याला दुधच बंद केले पोरग्याला त्याला छाती भरत होती आणि जंत होत पोटात हा
हा हा आमच्याच नाही नाही लहानपणापासून सवय लावल्या त मी कणी थोरलं माझ दोन दूध पितय वाटी वाटी भरून खर तर नाही बारक सकाळच पित नाही दुपारच तेवढं पितय वाटीभरून कस दूध मध्ये सगळ प्रोटीन हे सगळं हे असतं ते कॅल्शियम तन ते त्याच्यामुळे दुध कमी ब वाटत नाही बारक माझा प्यायला बघ ना तरी पण जरा जरा पाजतोय आणि घरच दूध मानतय की नाही घरच दूध मानतय त्याच्या करत नाही आमच्या आता सासरा म्हणा तरर आमच्या बहिणीचा नवरा माळकरी असल्यामुळे सकाळी एक एक वाटी संध्याकाळी एक एक वाटी पित्यात दूध
दुध होय हाहा
दूध दही असते घरच असल्यामुळं चालतेय विकत घेऊन खाण पण
नाही नाही आणि विकतच आणि घरच किती फरक पडतोय दुधाला विकतच्या चव असतेय का?
तुमच्या आहेत काय जनावर?
होय आमचे एक म्हैस आहे कि
हा हा दुधाचे मग हा दुध कुठल
आत्ती हेनी आत्ती नसली की हेने काढत्यात नाही नाही किती दोन तीन लिट खरं देत्या लई देत नाही घरापुर थोडं मग गवळ्याला घालत त्या गावळ्याची गाडी येत्या त्या ना इथं.
हा हा
गवळ्याला थोडं घालते
डेरीला नाही काय असं घालत मग?
डेअरीचीच गाडी येत्या. आमचं कसं खेड ये असतय ना म ते गाडी फिरत्या गावातन.
हा हा आमचं पण एक खेडे भागच आहे एकदम खेडेबाग आहे खरं कसं दुध इकडे सगळ्यां जास्त संस्था असल्यामुळे टेम्पो येतोय दुधाचा.
हा हा आमच्यात पण टॅम्पो येतोय. हां येऊन वजन करून घेऊन जातोय. खर लवकर येत नाही सकाळचीच
तुमच्या तिकडे कुठला संघ आहे दुधाचा? कुठणीकडे दूध जातय? चितळे व्हय ह ह आमच गोकुळच हे. हम्म
आणि दिवाळीला बोनस मग ते काय तर देतात.
नाही मी आता गेल्या वर्षी ह्या मे महिन्याला मला एक वर्ष झालं. दिवाळीला बोनस म्हणजे कस हे काय परमनंटली काम नाही. कधी पण अस बंद होऊ शकतय. त्याच्यामुळं कणी अ म्हणजे लईच बऱ्याच प्रत्येक गावात ते म्हणजे आमच्या छो त्या छोट्या गावात कशी मी एकटी हाय. मोठ्या गावात दोन तीन दोन तीन आस काम करणाऱ्या बाईक काय येत नाही मग ते प्रत्येक भाग गातले ते तेवढं म्हणजे आणायचं कुठन होय कणी अशी परमनंटली असत्या त्यासनी तील
हां
त्या नाही अजून. म्हणजे या कामाचं कसा आहे सांगु तुम्हाला निवांत आहे डिफरंन असं काय कुठल टेन्शन नई. तस म्हणलं तर घरात बसून सहा हजार कोण देतय सांगा.
होय होय
ऑनलाईन माहिती म्हणजे पाच साडे पाच हजार पगार पडतोय आणि वरला पाचशे रुपये माहिती बॅलन्सला आणि येण्या जाण्याला अस दोनशे असं पाचशे असं सहा हजार पडतोय पगार आणि पाच वर्ष होय पाच वर्ष पूर्ण झाली कणी पण आता हाय त्याच बायका सांग आता पाच वर्ष पूर्ण झाली की आणि प्रत्येक महिन्याला पाचशे रुपये पेमेंटला जास्त देत्यात.
प्रत्येक महिन्याला मग वाढत वाढत जातय. वर्षाला का प्रत्येक? पाच वर्ष पूर्ण झाल्यावर प्रत्येक पुढ वर्षा
हा पाचशे पाचशे असं वाढतय. आणि ते काय ते टेन्शन नई आपल्या कस का आपली मुलं म्हना जी शेती घरातल संसार बघत सगळा
सगळं हा हा काम तसच पाहिजे हो बायकांना.
व्हय व्हय बाहेर जाणं घडत नाही. आता आमच्या इडे खेडे भागात आधी कुठल्या सुविधा नईत. गाडीची म्हणा एसटी आहे ते पण आता रोड रस्ता गोवा हायवे चालू आहे त्यांच्यामुळे गाडीची व्यवस्था हुइत नई सारख्या गाड्या नसत्यात ह्या उन्हामुळ तेन आणि बाहेर जाऊन असं कुठं म्हणजे बाहेर डिर्माट तेन आमच्या कड येवड काय नाहीत ओ कोल्हापूर शिवाय. बीड असं गावात जरा अस गेला लांब दुकान तेन हाइत कपड्याची तेन अशी म्हणा. खर तिथं तीन हजार देतो, चार हजार देतो म येण्या जाण्या त्या खर्चातच जातय ते.
होय होय
त्याच्यामुळे ते आता हे आता कराय लागलोय. गांधीनगर कोल्हापुरात हा ते. कोल्हापूरमध्ये हाय की नाही. कसाय इकड कस दिवाळी मोठ त्यांना ते आम्ही कसं इथ गावाजवळच हाय तिथं तेथूनच घेतय अस हम्म
माझ्या मैत्रिणी आहेत ओ कपड्याच्या दुकानात. कॉस्मेटिक मध्ये ते
आं
हां म्हणून म्हंटलं, आम्ही पण येणार आहे त्या साईडला आल्यावर येतो तिकडं. होय, ताई पण तसच म्हणल्या आता बघूया कि तिकडं. किडकित ते हां छान आय. काय दउन
काय म्हणताय?
कसं दिसते?
हां-हां
म्हणजे मामाच्यात? नाही झान मुलं तसच. कि दिवस राहिलासा म तिकडं सुट्टीला? होय हां.
हम्म आता दिवाळी शिवाय नाय. आता आधी, मधी काय रक्षाबंधन असलं की एखादिवशी जाऊन एक मुक्काम करून येईल हां.
पण सारखं जायचं ते इथनं मागं खरं आता नाही, जसं मुलं हे झालेत की कुठलं गाव लांब असले की आण् त्यात जाणं घडत नाही सार क तरी आम्ही आता ह्याला
शाळा चालू झाली की नाही ओ जायला मिळतं.
नाई व्हय, वय-वय.
आमचं पण आता बारका आहे तवर जरा जाईल. चप परत कुठलं, ह्या सुट्टीला ते त्या सुट्टीलाच की.
हा हा, कोणती मावशी. ए मावशी आय ती. कुठली?
नाही व्हय नाही लहान आहे ओ अजून तुमचं, आणि माझं बारकं पाच वर्ष सहावं वर्ष लाग ल लागणार आता जुलै ला सा नाही, सा सातवं लागणार वाटतं सहा पूर्ण होऊन सातवं लाग ते ते आजून रात्रीचं हुडकतंय आवो.
पोरं तशीच वो हम्म
आणि काय नाही ते गेले तिकड ते काय नाही ते काय राहतय ते
हा तो मोठा आहे वाटतं
होय. तेव मोठा आहे एक वर्षाचा डिफरन्स हाय लई नाही लगेच राहिलेलं ते हम्म तुम्हाला एकच हाय नव्हं?
होय एकच की.
हा हा.
काय नाही बघा.
हा हा तुम्हाला बहीण आहे का?
नाही नाहीय.
आम्हालाही हाय बघा आमचं खुळ एक हाय हसतिया कि पुढनं त्यांना सांडलं ब वीरु ते. पाऊस आला का नाही नाही हा हा.
आता थोडं थोडं घालायचं स्वयंपाकाला मग लाईट जातीया ओ आमची सहाला
सहाला जात तिया व्हय हा हा
सहाला गेली म्हणजे मग कधी आठला येत्या कधी दहा ला येत्या. मग तवर थोडं थोडं करतोय
ह हा हा चुलीवर पण करतायसा?
चुलीवर नाही शेगडीयं इलेक्ट्रिकल हा म ती लाईट ती वर चालतिया ना. त्यावर थोडं करतोय लाईट गेली मग गॅसवर करायचं. चुलीवर सकाळ काकी करत्यात भाकरी, चपाती
हा हा
सकाळच्या टायमाला बरोबर जातिया बघा.
व्हय
हा
मग ते घोळ होतोय डबा असतोय तुमच्यात?
सांग ग तेवढा?
हा हा तुमच झालं सगळं एक कॉल च एवढंच राहिलयं काय आणि राहिलयं?
नाही एवढंच राहिलयं.
हा हा मम्मा कसं? आ
मग आणि
काय नाय बघा. आज गेल्यात सासूबाई नंदुबाईकडं. आजच्या दिवस राहतो उद्या येतो म्हणून गेल्यात होय?
त्यांना पण
त्यांना आधी कुठ जायल मिळत नव्हतं आता कस आम्ही असल्यामुळे आणि ते आधी कस जनावर असल्यामुळे दुधाच्या टाईमात यायलाच लागतय कुठतरी गेलं तर - आता तसं काही टेन्शन नाही. एकमेकीसनी तसा आधार पडतोय ओ
हा
व्हय तुमच्या आत्तीबाई जात्यात का तुम्हाला नंदूबाई आहेत काय?
नाही नाही नाही नाही जातात त्यांच्या मावशीकड मावस बहिणी कडे
हा हा आत्तींच कुठलं माहेर? इथेच असेल जवळ?
जवळच आहे इथं.
हा हा
तरी पण एक पंचेचाळीस किलोमीटर हाय की.
व
हा
हा हा आणि काय मग?
काय नाही बघा.
हा हा हे पाच एकट्यालाच पूर्ण झाल्या सबमिट होत नाही अस आणि काय काढले म्हणालती बई बहिणा बाई हे ते खुळ्यागत ते खुळ्यागत होतय ओ ते आणि ते कसं पुन्हा पुन्हा नंतर असं केलं तर चालतंय नाही? त्या
हा
हा वेगवेगळ प्रत्येक कॉलचच आहेत वाटतं दुसरं काही नसतंय वाटत टास्क
एक मिनिट ताई